हॅलो.
हा हॅलो मॅडम. हो येतो येतो हा मॅडम मी कार्या अँपच्या माध्यमातून तुमच्याशी दहा मिनटं बोलणार आहे. तर तुमच्याकडे वेळ आहे का.
हा आहे आहे बोला.
मॅडम मी प्रवासाबद्दल बोलणार आहे तुमच्याशी दहा मिनिटं. ह प्रवास प्रवास प्रवास म्हणजे हा आपला जीवनाचा प्रवास असतो. आपण जन्माला आल्यापासून आपला तो प्रवास चालू होतो.
हो.
आणि आपल्याला कुठेही जायचं असलं तर, प्रवासाशिवाय जाता येत नाही आपण मुलां मुलं शाळेत जातात. किंवा ऑफिसला जातो घरातली काम करतो. तो इकडून तिकडे जातो ते प्रवासाशिवाय होत नाही. आणि प्रवासासाठी आपण प्रवास खूप शक्यच नाही काहीच आणि प्रवास करूनच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते. वेगवेगळ्या ठिकाण गावाला आपण जाऊ शकतो. मंदिर म्हणा तिथे फिरू शकतो. हा प्रवास आपण वेगवेगळ्या प्रकारने करू शकतो. बस नी करू शकतो. हा आणि स्कूटरनी मोटरसायकलनी किंवा का फोर व्हीलर वगैरे आणि मग आपण ट्रेननी पण जाऊ शकतो. बरोबर आणि प्रवास आपण पहिले आता तरी समजा हे गाड्या वगैरे मोटरसायकल ट्रेन बसेस निघाल्या पहिले लोक तर पाय पायी प्रवास करायचे पाय पायी किंवा सायकलने किंवा मुंबई गाडीने वगैरे करायचे हम्म घोडा गाडी अस हो हो बरोबर बरोबर आणि आणि समुद्र मार्ग आणि पण करायचे पहिले, भर पूर जहाज बोट अस त्यानीच व्हायच पहिले प्रवास आता हा आपला आधुनिक पद्धतीने एक अ साधन निघले वेगवेगळ्या प्रकारचे मग आपल्याला त्यांनी करायला मिळतो प्रवास प्रवास केल्या शिवाय शीवाय आपण कोणाचे सुख
हा
विमान म्हणा रेल्वे म्हणा आपण देशा विदेशात पण जाऊ शकतो आज आताच्या जमान्यात अ असं आणि हो बरोबर त्या प्रवासामुळेच आपल्याला आपलं देश पण फिरायला मिळतं आणि विदेशात पण आपण जाऊन फिरू शकतो त पर्यटन स्थळ म्हणा कि वा आपण आपल्या मुलांना आजकाल उच्च शिक्षणासाठी पाठवतो त्यांना पण मग प्रवास करूनच आपल्याला पाठवा लागतो विमान कुठल्या दुसऱ्या गावाला आणि वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाण आपल्या बघितल्या जातात आपल्याला तेच प्रवास केल्याशिवाय आपल्याला काहीच दिसत पण नाही आणि काही भेटत पाहायला भेटत पण नाही
प्रवास केल्यानंतर खूप सारी माहिती मिळते आपल्याला प्रत्यक्षात डोळ्यांनी बघता येत
प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येत असं आपण ऐकून म्हणून कोणाचं बोलून तसं ऐकलं त तर हा ऐकलेलं असत पण मग प्रवास करून आपण प्रत प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो त्याचा हा
त्याच्यातून आपल्याला नवीन ज्ञान मिळतं वेगळे अनुभव मिळतात तिथले काही संस्कृती आहे किंवा आपल्याला समजा काही खायचं वगैरे असलं तर आपल्याला तिथले खाद्य पदार्थ समजतात म्हणजे त्यांची जीवनशैली कशी आहे हे म्हणजे तिथल्या तिथल्या भागातली समज ते आपल्याला थोडक्यात का होईना प्रवासामुळे हा
भरपूर माहिती मिळते आपल्याला
हो
आणि जीवनाचाही आपला प्रवास चालूच असतो जीवनाचा सकाळी उठायचे कामं करायची स्त्रियांना तर खूप प्रवास करावा लागतो सकाळी उठल्या पासून त्यांच चालू होतो आणि हो झोपे पर्यंत आपल कामांचा प्रवास करावाच लागतो आपल्याला
हो ना
आणि प्रवासाशिवाय काहीच शक्य होत नाही आजकाल
हो ना.
हो आणखी.. ह आणखी काय माहिती देऊ शकता तुम्ही मॅडम?
हा आणि कस.. आपण वेगवेगळ्या अं प्रवासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंदिरात वगैरे.. जाऊ शकतो. आपण म्हणजे, तिथं कस आपल्याला एक मानसिक शांतता, अं मिळू शक ते नं की म्हणजे द दररोजच तर आपलं दैनंदिन जीवनामध्ये कसं धावपळ
जीवनामध्ये धावपळ हा प्रवास वेगळा असतो आणि तो आपण जात तो तिथं शांततेत राहतो, देवासमोर असं दर्शन घेत तो एकदम मस्त शांत वाटतात.
हां आणि आपलं मन मन कसं ताजतवान होतं ना, हां प्रसन्न होत हां. हो..
रिकामा ऑडिओ ते तर मग ते आपल्याला प्रवास करूनच करावा लागतं.
हो.
प्रवाह जीवनाचा प्रवास पण असा चालूच राहतो. दिवस रात्र हं मुलांचा असो. मुलींचा असो, हं सर्वांचाच प्रवास चालू असतो. जेव जीवनात पण.
हो आणि आपल्याला असं, लवकर जर अर्जंट वगैरे जायचं असेल तर आजकाल कसं, विमानाने प्रवास पण एअरलाईन्सच्या म्हणजे त्यांचे नियम पाळलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आप
वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. हो हो हो कमी सामान हो ना आणि ट्रेन पण खूप दूर दूर पर्यंत प्रवास करून आपल्याला पोहोचवतात, हो. बरोबर.
आणि प्रवास केल्यानं आपलं पण आरोग्य पण थोडंस अं हे म्हणजे ताज म्हणजे
हो प्रसन्न राहतं प्रवास केल्याने. या प्रवासामध्ये आपल्याला मस्त थ हवा मिळते शुद्ध. कुठे कुठे म्हणजे असं खेड्यागावांमधून गेलो का मग खेड्यागावां मध्ये गेलो काय प्रवास आणि तिथे मग आपल्याला शुद्ध हवा मिळते मस्त. किंवा पहाडांवर गेलो का तिथे पण आपल्याला मस्त हवा भेट ते त्यांनी आपलं शरीर निरोगी राहते डॉक्टर पण अं पाठवतात समजा पेशंटला थंड हव्याच्या ठिकाणी होत रे प्रवास करून जावं लागतं मग आपल्याला. हं डॉक्टरांच्या सल्ल्याने पण खूप जण अशा ठिकाणी प्रवासाला जातात.
हो निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी पण...
हो ते पण बघायला वगैरे जातो आपण. प्रवास करून, बरेचदा नद्या बघतो हं अशी तर ते धबधबे बघतो. भरपूर बघायला मिळतं आपल्याला प्रवास करूनच तसं जर आपण मग
कोण असतो ते प्रत्यक्ष अनुभव
प्रत हा प्रत्यक्ष अनुभवाला मिळतो बरोबर. जर आपण असं बसूनच राहिलो, प्रवास केलाच नाही जी तर आपल्याला काहीच माहिती होणार नाही. अ काही दिसणार पण नाही डोळ्यांनी असं प्रवास केल्याशि ते म्हणजे काही.. पर्यायच नाहीतर, प्रवास हा सगळ्यांना करावाच लागतो.
महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या, जीवनामध्ये प्रवास हा...
हो आणि कस माणसाचा ताण कमी करतो ना नवीन ठिकाणी.. न बघितल्यानंतर ह... तस तर प्रत्येकाना अस आठवड्या शेवटी सुट्टी असती ना तेव्हा प्रवास करायला पाहिजे जे आपल्या आवडत्या ठिकाणी जायला पाहिजे.. त्याच्यामुळ आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य पण
मानसिक आरोग्य एकदम छान राहतात..
हो...
आरोग्यासाठी ज तर... हो आरोग्यासाठी तर.. प्रवास हा आरामदाय आराम करण्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरतो तो...
हो वेगवेगळ्या ठिका..
व वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळतात वेगवेगळे खाद्यपदार्थ... खायला मिळ... आपल्याला अ त्याच्यामुळे... मेंद बरोबर...
हम्म उत्साह निर्माण...
उत्साह निर्माण होतो आणि दुख कमी होतो... हो कमी होते आणि आपण म्हणतो... कुठे लग्न आहे कुठे काही अंतयात्रा आहे... हे झालं ते झालं तर आपल्याला प्रवास करूनच तिथे पोहोचावं लागत... आणि मग लग्नामध्ये गेलो... प्रवास करून की मग तिथे आपल्याला खूप आनंद मिळत... तो सगळ्यांच्या भेटी घाटी होतात नातेवाईकांच्या... हो नातेवाईकांच्या भेटी गाठी होतात दूर दूरचे लोक येतात... सगळ्यांची भेटी गाठी होतात बरेच दिवसा वर्षापासून.... झालेले नसतात कोणा कोणाच्या तर भेटीगाठी मग... आपण त्या लग्नाला प्रवास करून जातो तर मग... आपल्याला सगळ्याच्या भेटी होतात आनंद होत... तो मनप्रसन्न होत तर ते आपल्याला आनंद मिळत.... सगळ्यांना मग ते आपल्याला प्रवासाद्वारेच शक्य होत... चालेल मॅडम मग तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं...
धन्यवाद ताई...
हो.. झालं ना मग किती वेळ झाला आता... वळबसय कट करा..